हॅलो!
हॅलो!
बोल की, काय करालायस?
काय नाव बसलोय.
हम्.. हम्.. कसं काय कॉल केलास?
काय नाही, सर्वे घ्यायचा होता तुझा
कशासाठी?
आमच्या कॉलेजमध्ये एक हे आहे, कॉम्पिटिशन आहे.
हा.. हा..
त्यामध्ये ते सोशल मीडियाच सांगितलय टॉपिक
हा.. हा..
ह्.. तेच म्हणलं तुला काय वाटतय म्हणलं, जरा बघूया म्हणलं.
हम्म.. मग काय सांगायचं त्याच्यामध्ये सोशल मीडिया मध्ये
सोशल मीडियाच तोटे आणि फायदे सांगायचंय.
तोटे -फायदे सांगायच तोय.
होय.
बरं बर.
हा हा. तेच म्हणलं तुला माहिती असते म्हणलं सगळं.
मग ते मला एकटीचच घ्यायला सांगितलंय का तीन चार जणांच असं घ्यायला लावलंय म्हणजे असं. एका मेम्बरचाच का.
नाही दोन तीन जनाच घ्यायला लावल्यात आहेत पण पहिला तुझ्याकडं पहिला घेऊया म्हटलं. ह.
हं हं.
मग बाकींच्या कडे जाऊया म्हटलं
हा हा.
हा हं.
बस पहिल्यांदा फायदे सांगू का तोटे सांगू त्याच?
कस पण तुला कोणतं बघ कोणत बघ वाटते असं म्हणजे त्याच्याने सांग.
हम्म ते काय लिहून घेणार आहेस काय तू मी सांगतेल का
हा लिहून घेतो की मी सांग.
बर बर.
हा हा.
म्हणजे कसं आता पहिल्यांदा हे सांगतो त्याच अ फायदे सांगतो.
हां चालते की सांग.
हम्. म्हणजे कसं आता कसं इंटर म्हणजे ऑनलाईन
हां.
कसं आता जास्त ऑनलाईनच चालू आहे न जगभरात आता. जगभरात लोकांसोबत कसं सहज आणि जलद आपल्याला कसं. म्हणजे फास्ट मध्ये आपल्याला असं संपर्क तेन साधता येतोय. आता सोशल मीडिया थ्रू आणि काय म्हणजे. एक काही मिनिटात म्हणजे सेकंदात कुठल्या पण आपल्याला आपण संदेश पाठवू शकतो. य आधी कसं आपल्याला. चिठ्ठी पाठवायला लागत होती नाहीतर पोस्टांन तेन सगळं असं काहीतर करायला लागत होतं.
होय.
तसं नाही नाही आता कस आपण फोटो व्हिडीओ आता लगेच काढला की लगेच एक काही सेकंदात आपण लगेच पाठवतोय.
होय.
आणि विद्यार्थ्यांसाठी कसं सोशल मीडिया जास्त म्हणजे हे आहे नाय उपयुक्त ताय.
उपयुक्त आहे तरी पण ते जास्त हे आहे ना. आपल्या आपल्या शरीराला पण ते हेच होऊ शकते काय हानी होऊ शकते ना.
तरी पण आज कसं ऑनलाईन वर्ग शैक्षणिक व्हिडिओ तेन म्हणजे आपण कॉलेजचा तेन व्हिडिओ किंवा दुसरं कुठलं पण आपण जे एज्यु ेशन च्या रिलेटेड आहे ते सगळं आपण त्यातनं उपलब्ध करून घेऊ शकतोय ना अभ्यासाचं साहित्य. काय पण असू द्या आता. आता मला ही एक कन्सेप्ट कळण झाल्या. सब्जेक्ट मधली म्हणजे आता म. गणिताचा विषय आहे, त्यातलं मला आता हे गणित. कळणा झालंय म्हटल्यावर, मी युट्यूबला टाकून लगेच हे करू शकतोय नी.
होय पण आपण जर त्या तसंच, जर पुस्तकात जर आपण. चांगत्यात म्हणजे जे असं.
डिग्री लेव्हलची ती नसतात, त्यांना सनी कसं मी पुस्तकं तेन म्हणजे नसतात नी जास्त म्हणजे असतात. पण एवढी मोठी पुस्तकं वाचून कधी हे करणार. तेच्या वर कसं एक व्हिडिओ बघितला की, आपल्याला कसं लगेच डोक्यात जाते. आता कसं आया. आपण आता आपण आधी म्हणायचंच की, लहान असताना गाणी कसं लगेच पाठ होत्यात. कसं उत्तर का पाठवत नाहीत.
ते तर आहे सोड, पण मग जस कपल्याल हाय काय. डिग्री लेवलच असते ना शिक्षण, त्यामध्ये युज केले तर चालते पण लहान. पोर पण आता युज करायला ना, त्यामुळे त्यांचच ते तोट. तोटा होणार आता ना.
परत नोकरीच्या हेज्यामध्ये कसं आप आपल्याला ऑनलाईन हेच्यामुळे कसं लगेच, समजतंय नी सगळ कुठंय. वॅकेन्सी काय म्हणजे, आता इथं बसून सुद्धा आपण अमेरिका. दुसरं कुठं पण चीन बिन असं हेच्यामध्ये. दिल्लीमध्ये तेन कुठं जरी व्हॅकन्सी निघाल्या तर, आपल्याला लगेच व्यवसायाच्या तेन जाहिराती तेन. परत काय काय शिकण्यासाठी लगेच सोशल मीडियावर कळतंय नी, आता कसं सगळी जण सोशल मीडिया युज. करून त्यांच्यावरच अपडेट करत्यात, त्यांचावर हे टाकतात. इथं इथं व्हॅकन्सी निघल्या, इथं इथं ह्या हेच्यातन हे करू शकतोय. आमच्या इथं क्लास आहेत.
होय पण ते फेक पण असू शकते ना की, फ्रॉड पण होऊ शकते तेन.
आपण आधी बघायचं नी म्हणजे.
होय.
तसं कन्फर्म करून घ्यायचं अदोगर.
होय पण आपल्याला नंतर कळते ना ते. त्यावेळीस कळत नाही आपल्याला ते, काय झालं आपल्याला संगट.
हम्म हम्म.
आपण म्हणतो नोकरी लागत असे, नोकरीं असं एक आपण म्हणतो असं. पण नंतर आपण बघाल्या नंतर ते, फ्रॉड पण असू शकते ना.
होय तसं आता. अ अक्षदाचं तसंच झालंय की, परवा दिवशी ती गेलती असं जाहिराती आलत्या म्हणून. आणि तिला कुट. ऑनलाईनच बघून गेलती ती. आणि तिथं गेली आणि तिथं कळालं की, तिथं व्हॅकन्सी तेन कराच ओप पण नाय.
होय तेच ते सोशल मीडियाचा हे, होतंय त्यामुळे तसं.
त्यातन आपण कसं, लहान उद्योग व्यवसाय सोशल मीडियाच्या माध्यमात. कमी खर्चात आपल्या उत्पनाची माहिती तेनं, आपण म्हणजे जे काय असं. तर ते सोशल मीडियातून आपण कसं उत्पन्नाची, तीन माहिती आहे आपण म्हणजे कुणापर्यंत पण. पोहचू शकतोय नी, आता कसं. जी हे असत्यात ते शेतकऱ्यांचं, काय काय असत की ते. बिया वगैरे ते हे आपण त्यांची जाहिरात करून, इन्स्टाला ते पोस्ट केलं व्हॉट्सअप. टेटसला लावलं की कस म्हणजे. कुणाला पाहिजे असलं त्यानी येतात नाही घ्या म्हणजे. लगेच मेसेज करत्यात आम्हाला पाहिजेल आहे हे ते.
होय ते तर र आहेच की.
खरं आपल्या समोर न येऊन समोर बोल न नित्य वेगळ असते नाते. तीथ जर वेगं असली तर वेग आणि तर.
होय ते पण आहे सोड आणि. तसच मन मनोरंजनासाठी पण चांगल आहे नाही गाणे चित्रपट. विनोद. व्हिडिओ विविध माहिती आपल्याला कशा भेटतात नाही त्यातन.
होय माहिती भेटतया म्हणून त्यापण. त्या फेक एक असत्यात त्यामुळे फ्रॉड होत्यात जास्त. त्या फ्रॉडचं व प्रमाण जास्तच वाढल त्यामुळं.
ते भरपूर हे वाहलय.
हा.
हम्म.
होय ते पण आहे सोड आता लहान मुलंनी अभ्यास करण झाल्या त्यांच्या. अभ्यासावर अभ्यास करणाऱ्यांच्यावर ह्याच्यावर पण परिणाम व्हाय लागला या.
अवघड आहे मानसि आणि असं तेनी.
आणि ते सोशल मीडिया कंस लयच व्हायरल व्हायसाठी खोट्या न्यूज तीन हे करतात नी. काय पण अफ़वा पसरवतात व्ह्यूज वाढवायसाठी ते.
होय त्यामुळेच ते फ्रॉड होत्यात ते आपल्या. आणि आपले पण कसे आहेत हाय चांगला आहे म्हणून जात्यात तिथं. नंतर ना मग काय जरी झालं तर मग नंतर ना मग समजत त्यांना की वाईट आहे म्हणून.
होय आणि ते. चा वापर पण जास्त केलावर कस मानसिक परिणाम होऊ शकतो आपल्याला ताण चिं. ता म्हणजे असं जास्त तणाव. तीन चिंता आणि असं डोक्यात सगळं कसं निगेटिव्ह सगळं असते पॉझिटिव्ह काही येतच नाही आपल्यात. आणि कस असतय त्यामुळ ज. बाबदरीन जरा अस युज करायला लागते नाही ते.
हो जास्त पण यूज करून चालत नाही ते नाहीतर आपल्यालाच त्रास होतोय तोय.
आणि ते सायबर बुलिंग सायबर बुलिंग म्हणून ते आहे बघ काहीतरी. ते पण ले म्हणजे अस भयानक. समस्या आहे ती म्हणा म्हणजे मी ऐकलंय हा.
हां हां.
त काहीतरी असतेय घर ते म्हणजे जास्त लोकांना सोशल मीडियावर. ते का नाही त्रास देत्यात ते. अपमान हा होय देतात आणि अपमान तिन करतात काय काय.
फेक अकाउंट काढत्यात आणि ब्लॅक. मेल करतात ते पैसेे साठी वगैरे जास्त भरपूर चालला आहे काय काय.
परत ते गेम वगैरे ती फ्रॉड काढतात आणि त्याला आपलं कसं. हो हे. अ काय म्हणतात त्याला? अकाउंट जॉईंट केल्यानंतर, त्यातन आपोआप पैसे कट करतात.
होय.
त्यामुळं कसं, वैय आणि आपली वैयक्तिक माहिती पण त्याच्यावर जातय ना सगळी.
होय माहिती गेली की मग काय ती. जे हे असत्यात ते करत्यात बरोबर. अकाउंट जे काही हॅक करतात ते, असते सगळीच माहिती काढून घेतात ते.
हम्म हम्म.
होय?
आपण कसं करायला पाहिजे माहिती म्हणजे आपली पाठवायची अदोगर कसं. तर आधी अ खरी आहे का नाही ती गोष्ट आधी चेक करून करायला पाहिजे नि पालकांनी. ते मुलांच्या सोशल मीडिया वापरा वापरावर योग्य म्हणजे कसं. आ आई बाबांनी पण कणी कस मुलगा काय यूज करतोय, काय नाही हे ते बघायला लागत
बघायला पाहिजे थोडं, नाही तर त्यांचंच नुकसान आहे ते.
होय त्यांचं नुकसान आणि कसं. हा वापरतोय काय तर करत असेल, असं करून दुर्लक्ष केल्यानंतर न कसं. पुढे जाऊन काहीतरी वेगळंच होऊ शकतंय ना ते.
होय. तसच एका पोरग्यान झालतं, तसं लहान पोरगंन केलंत. त्याच सगळं बापांनी सगळ आठ-नऊ लाख रुपये केलत, सगळंच गेल त्याच.
होय ते शेअर मार्केटिंग पण करत्यात, आणि. बिन सांगता ते काय म्हणतात? पैसे बिसे त्याचमध्ये इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट. मेंट करतात आणि त्याच्यानंतर मग. अ काय म्हणतात त्याला? लॉस झाला कि मग. झाला लॉस झाला कि मग काय पळून जातात.
होय ते तर हायच, ते नंतर आपल्यालाच त्रास होतो नंतर न. त्यामुळे जास्त युज करायचा नाही, तेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच करायचं.
होय, काय आहे आता.
ह
आणि काय मग आता तुला काय सांगता जेवढं, माहिती होतं तेवढं मी सांगितलंय तुला.
हा हा.
असं सोशल मीडिया कस आहे, युज करायला गेला तर चांगलं पण आहे आणि. केलं तर, म्हणजे. आपल्यावर डिपेंड आहे, जसं युज करल तस हे हाय. फायदा, त्यात कस. फायदा पण आहे, आणि फायदा नाही पण, आहे हो तोटा पण आहे. आता कसं ते सोशल मीडिया बॉलवूड बॉलिवूड वाल्यांचं, हिरो हिरोईनचं मेलेल्यांचं म्हणे आता. जिवंत असत तरी पण मेलत म्हणून हे करतात.
होय ते फेक न्यूज असतात ना, सगळ्या त्यामुळे. बातम्या एकदा वेगळ्या दाखवत, आणि हे वेगळे दाखवते ते आस होतय.
हम्म आपल्यावर हे असत. ते नाही दे, आपण युज कसं करायचं काय नाही. ते स्कीमा पण असत त्या पण सगळ्या फेक टाकतात.
हो स्कीमा पण भरपूर रागतात एवढे पैसे मिळणार तेवढे मिळणार इन्व्हेस्टमेंट केल्यावर.
आणि त्यांना काहीतरी काय ते आता प्रोड एक प्रोडक्ट. त्याची जाहिर हे काय रील करतात आणि म्हणतात. तुम्हाला जर अशी साडी पाहिजे असेल हे पाहिजे असलं तर लिंक म्हणून टाईप करा.
टाईप करा.
होय आणि नंतर फ्रॉड होतये.
होय फ्रॉड निघते. होय नंतर ना ते काय त्यांच रिल्स वाढवायसाठी करतात ना त्याने.
होय नंतर त्यांचच अकाउंट ते बंद पडतय. असौ भरपूर वेळा झालंय सगळ्यांच हम्म. आता भरपर झालेता बघूया आता आणी वरती.
हम्म ब मला काय आता जेवढं माहिती होत तेवढं सांगितलंय बघ.
हां हां.
हम्म. चालते करा आणि काय? मग आणि काय? लागलं तरी सांग मग.
बरं बरं सांगतो की.
हा चाल-
हा चाल बरं चालते.